ठेव
हॅलो.
हा, हॅलो. बोला हा. हा बरं हाय. हा बरं हाय. तुमचं?
आमचं पण बरं आहे बघा
हा जेवण हा हा जेवण वगैरे आवरलं?
जेवण वगैरे आवरलं की तुमचं?
आमचं पण आवरलंय चा आणि काय?
काय नाही बघा मग काय सांडगे पापडपण करता म्हणा तुम्ही
होय होय करते की वा
सांगत होत्या मला बेसन लाडू ऑर्डर प्रमाणे करून देतात ना
होय. औ बेसनच झालंस तर ह्याच नाचण्याचं झालंस तर शेवगुळीच.
हमम हम हम
हा करून देतो की बा
हम हम हम हा काय नाही बघा सगळं तुमच्याकडं आता तुम्ही काय स्पेशल डिशेसलय बनवताय असं समजलं मला
हा हा तुला कुठल्या र कुठल्या ह्याच रेसिपी पाहिजे बा मी त्याबद्दल मी सांगतो तुला
सांगता मला ना नाचणीच्या लाडूच सांगा
नाचणीच्या लाडूचं सांगून म्हणता अ हे बघ एक अर्धा किलो नाचणी घ्यायचं
हमम हम हम
आणि ते दळून आणायचं बाळ
हम हम हम
दळूण आणायचं दळूण आणल्यानंतर त्याला अ एक अर्धा किलो लोणीचं तूप लागतंय त्याला
हा हा हा
म्हणजे अर्धा किलो लोणी कनी तूप कडवलीच तेवढं तूप त्याला बरोबर बास होत. ते म्हणजे एक दीड माप तूप लागतेय.
हम हम हम
हम्म मग ते दीड माप तुप आणि हे पीठ घ्यायचं आणि भाजायला म्हणजे पीठ भा पहिला तूप घालायचं वाटी भर त्याच्यात एक फुलपत्र चहा पितो त्याच्याने एक वाटी तेल घा तूप घालायचं आणि ते पीठ त्याच्यात ओतायचं मग ते अजून जरा वाळ वाढलं दिसन आलं तर मग वरून जरा जरा म्हणजे ते पूर्ण असं घट झुणका आपण करतो का नाही हा लागल तस त्याच्यात. ते तूप घालायचं ते तूप घालत घालत असं भाजून त घ्याय घेत घ्यायचं म्हणजे एकसारखं लालसर कलर अस खमंग आणि ते कसं भजलं की आपापच तूप सुटतंय त्याला
हम्म हम्म हम्म
हा म्हणजे प्ले चमचा कर तारला असं उलाटल्याना ते पीठ लागतं नाही चिटकत नाही आपोआपच ते तुपात म्हणजे हे होत ना असं? खुसखुशीत पिठ होवून राहतय आणि लालसर कलर म्हणजे येतय. मग ते पीठ भाजलं की त्याला उतरवून ठेवायच. मग अर्धा किलोला मी - साखर का? एक पेला आणि दीड पेला घालतो. म्हणजे अर्धा किलोला अर्धा किलो घालत- घालत नाही.
हम्म हम् हम्. कमी घालता.
कमी घालतो. म्हणजे लय तोंड बांधते म्हनताना मग ज्यांना आवडतय त्यांनी अर्धा किलोला अर्धा किलो घातलं तरी पण चालंतय. पण मी कसं करतो, मी जरा एक वाटी कमी करतो अर्धा किलो साखरेतल त्याच्यात- एक बारक छोट वाटी काढतो. आणि तेवढ मिक्सर ला लावून घेतो. मग थोड्यात - तू -थोडं तूप ठेवतो त्याच्यात, नाही तरी डिंक जरा भाजून घेतो.
डिंक.
अ- डिंक भाजून घेतो-
हम हम. हा बोला की आहे.
आणि डिंक ते तळून घेतल्यानंतर ते तळलेल फुललेलं असत्यात. आणि खाली ठेवायचं ते क काढून तो डिंक. अ- डिंक तळून घ्यायचं-
झाल.
डिंक तळून घेतल्यानंतर तू ड्रायफ्रूट हे काजू जरा बदाम- पिस्ता जरा बारीक बारीक बारीक छोटे छोटे लांबडे कप कट करून घ्यायचं- तुला तळून पाहिजे असलं तर घालायचं. मी तळून नाही घालत. मी तसच घालतो त्याच्यात म्हणजे ते सगळं ते- तळल की त्याच्यातल सगळ तुपात- उतरतय. त्याच्यापेक्षा ते तोंडात दातात आलं कि जरा बरं पडतंय चौन खायाय. कच्च म्हणजे जरा पौष्टिक असतय. तळलं की जरा ते हे झाल्यावाणी होतंय. त्याच्यापेक्षा कच्चच ते घालायचं ड्रायफ्रूट. ते घालायचं त्याच्यात ते पिठामध्ये. गार झाल्यानंतर ते- टाकायचं मग ते साखर आणि ते- पीठ असं घासून घ्यायचं. घासून घेऊन झाल्यानंतर- तर काय करायचं? ते डिंक तळलेलं असते ते डिंक घालायचं त्याच्यात. आणि ते ड्राय- फ्रुट घालायचं आणि लाडू वळायचं बाळ.
झालं एवढंच?
हा एवढंच. सोप आहे बाळ, हे काय लई हे नाही बेसनच्या लाडू सारखंच आहे हे. हम्म. बेसनला लाडूला कसं करतो? म तसच करायचं. पण हे कस जरा पौष्टिक म्हणून हे करायचं. पोरास्नी पण जातय पोटात. आंबिल तेण पितात नाही पितात खावा म्हटलं तर खात- नाहीत. आणि नाचण्याच्या भाकरी तर आताची पोरं कोण खात नाहीत.
खात नाहीत.
आता आंबिल प्यायलाच दमतं दमण दमवत्यात. म मग त्याच्यापेक्षा ते लाडू करून- हा. लाडू करून दिलं की लाडू खात्यात.
तर ट्राय करून बघते. कारन हायेत नाचण घरी.
हा. कर टय ट्राय करून बघ बाळा. चालत आणि काय?
कशाची रेसिपी सांगू मी? पनीरची वगैरे सांगा.
हां. सांग की पनीरची ती सांग की भा चालत.
पनीर आता आपण अ -एक दोनशे ग्राम पनीर आणायचं.
हां.
ते आता फ्रीज मध्ये घट असतय ना. ते पाण्यात घालून ठेवायच. हा आता दोनशे ग्रामला आपण चार टोमॅटो आणि चार कांद घ्यायच.
हा.
आणि कांद मी काय करतोय? कट करून शिजायला घालतोय.
हा. काय भाजायला घाल, भाजून काय शिजवून नचं काम
शिजवून करतेय.
हां हां. बरं बरं.
अ -कट करतोय आणि शिजवतोय. आणि
हा.
अ त्याला ट्रान्सपरंट होस पर्यंत. म्हणजे ते असं पारदर्शक हुसपर्यंत किनी
हा, हा.
शिजवतोय छान. आणि अ त्यात काजू टाकतोय. थोडं.
हा हा.
थोडं म्हणजे? एक पंचवीस ग्राम. तीस ग्राम.
हा हा. म्हणजे आपल्या भाजीच्या ह्याच्या बेताप्रमाणे टाकायचं त्याला.
हा.
आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. जास्त पाहिजे असेल जास्त. कमी पाहिजे असेल तर
हा तस टाकतोय. आणि मग ते शिजवून पाणी गाळायला, गार व्हायला कढला ठेवतोय. मग काय करतोय एक टोमॅटो घेतोय अ तीन चार टोमॅटो घेतलेले असतेना? ते मिक्सरला बारीक करून घेतोय. बारीक करून घेताना त्या आलं लसूण, आलं, लसूण, कोथिंबीर पण टाकते. एकदमच. ते बारीक, बारीक करून मी काय करतोय? अ तेल टाकून. तेलात खडा मसाला टाकतोय. आणि त्यातच किनी, हे टोमॅटोच पेस्ट असोत की नाही. हे त्यात घालतोय.
हां. हां. हां.
आणि तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेतो.
ह ह.
छान शिजल्यानंतर की नाही चटणी, मीठ आणि हळद टाकतोय. आणि मग थोडस, साखर टाकतोय.
हम्म.
म्हणजे छान टेस्ट
चवी हा चव ये चव टेस्ट येत्या साखरेमुळे. हो एक थोडं आम्ही पण वाप परतो रोज भाजीत बा.
ह मग ते मग व. आता काजूच आणि ते कांद्याचा पेस्ट असतोय की नाही, मग त्यात घालतोय. आ तेल त्यान सुटल्यानंतर चटणीला मग घालतोय. कारण कि नाही आधीच घातलं तर ते, चटणी व्यवस्थित भाजत नाही. आणि तेल सुटत नाही. कलर पण येत नाही. तेल पण सुटत नाही. म्हणून नंतर घालते. मग हे घा लं नाही की छान शिजवून घेतोय परतून घेतोय परत त्याला तेल सुट सुटुसपर्यंत भाजतोय. आणि तेल सुटपर्यंत मी त्याला गॅस बारीक करून त्याच्यावर टोपन झाकून ठेवून टाकतोय मग एक पाच पाच मिनिट त्याला शिजवतोय चांगलं मग त्याला तेल सुटतय मग तेल सुटल्यानंतर मग पनीर ते पनीर मसाला त्यात दुधाची मलाई आणि जरास दूध आणि ते पनीर मसाला ते मिक्सरला लावून घेतोय आणि मिक्सरला बारीक करून त्यात घाल त्या आता म पनीरची जे ग्रेवी केले की नाही त्यात घालतोय.
हां.
हम्म. म्हणजे ते क्रिमी फॉर्म मध्ये होते ते छान होते. आणि मग एक उकळीजपर्यंत शिजवून घेतोय मग त्याच्यानंतर पनीर क्यूब मध्ये कट करतोय किंवा स्क्वेर मध्ये कट करतोय आणि त्यात टाकतोय.
हा.
आणि एक पाच मिनिटात शिजवले की छान टेस्ट येते.
टेस्ट येते छान वाटली तुझी रेसिपी आका आवडली बघ तो मी ट्राय करून बघतो. तो किती.
हा बघाकी.
आमच्यात पण करतो मग ते आता तुझ्या पद्धतीनें करून घेतो मी आम्ही कस कांदा भाजून घेतो तर आता शिजवून तुझ्यासारख तू सांगितलेस या पद्धतीने
हा करून बघा टेस्ट लाई छान येते.
बर बर चालत. हा हां.
किती वेळ झालं बघतो थांबा एक मिनिटं आठ मिनिटं झालेत आता अजून दोन मिनिटं बोलला पाहिजे.
होय होय आहे की, कुठलं गावं बाळा तुझं
शिरडूनच की आहे गावातली मी
गावातली आहेस व्हयं. हा हा हा अ.
सासणी गल्ली बागडी बागडी गल्लीत असते मी. हा आयुशु आहे ना तिथं तुमच्या घरा बाजूला ती अ माझी मैत्रीण. तिेचे मिस्टर माझे मिस्टरांचे मित्र हा त्या त्या दोघांमुळे आमच्या दोघांची ओ ओळख झाली पण त्या दोघांपे तस्या आम्ही दोघी लई क्लोज आहे.
क्लोज आहे चालत की त्याशिवाय होत नाही गं का
व्हयं.
तुझं माहेर इचलकरंजी वाटतं?
नाही माहेर माळावर इथंच. ते माहे माळावर दानवेची दोन घर आहेत बघा गणपतीच्या मंदिर पाशी
हा हा मग मला पण ओळखत असतील की एका
गल्ली आहे.
हा हा होय होय आलकी लक्षात ते आणि त्या सविता आमच्या त्या जावाच की
हा हा.
हा त्या जावा आमचा
होय काय त्या काकू ओळखीचे आहेत बघा आमच्या त सुनीता गारवे न्हाय त्यां त्यांन त्याच समोरच्या गल्लीत परवाचं घर बांधलय आम्ही
आ हा हा चालत मग त्यांची लेख व्हय सुनीता गारवे. हा हा चालतय चाल
तशिला तुम्ही मम्मीला
मी व्हय मम्मीला पण ओळखत असीन पण तुला पण ओळखत असीन मग आम चं मुलगीच तुझं हे काय आहे का
मी
होय म्हणजे तुझं शिक्षण कधी की कितीपर्यंत झालंय का
हंम माझं एम बी ए झालंय की म्हणजे माझं मी इथली नाहीये मी इथलीच आहे पण मी शिकलोय कर्नाटकात.
हा हा हा मग नाय बरोबर हाय हा म्हणजे आमच्या मुलगी स ती विचारलो ओ म्हणजे तिझं तुझं म्हणजे क्लासमेट देन वगैरे शाळेत अमृता
ओळखत असेन मी
हा
अ पण
असं म्हणजे लक्षात नाय शिक्षणासाठी आता तिचं पण कसं ते कसं केली अकरावी बारावी ह्याच ह्याला इंचलकरजीला झालं तीच हम् सायनस हा गंगामायला नाहीत. ती हेला होतय ए ए सी ला होती हा सायन्स ला होती मग तिथ हा ए ए सी ला म तिथन ती काय केली ते बी एस सी करत करत एल ए मेल्टी कय केली बा ती
हा हा हा
लॅबच लॅबच शेयकली मग तिचा आत्ता हा मग तेच करून मग ते लॅबच जॉब एक वर्ष केली इंटर्नशिप सहा महिने झाल इस्लामपूरला तिच
हं हं हं
मग त्याच्यानंतर इथं एक वर्षभर जॉब केली मग आता परवा वर्ष झालं लग्न करून दिलंय तिला. हा सांगाव मध्ये दिलंय ती मुंबईला असते. हा हा हा हा
ओळख असल मला कारण मी बोलत होतो सगळ्यांसग ओळख असल मला कॉलेजला जाईत होतो की नाई मी म्हणजे माझा आणि ते माझं कस मला यायला पाच वाजायचें ना
होय होय होय ती पा तीला पण पाच पाचच्या बसलाच होय पाचचं की पाचच्या होय पाचच्या बसल्याच ती हा तर ते लक्षात येत नाय ग बाळा हा आपल्या लक्षात येत नाय आ